हॅलो अ हॅलो अ तू नाही थोड ब्रेक होतोय तुझ वॉइस थोड म्हणजे नेटवर्कच्या ठिकाणी तू बस
आता बरोबर आहे
हा आता आहे व्यवस्थित
हॅलो! ओके.
हा बोल ना येतोय मला तुझा आवाज बोल. मस्त, मजेत. तू?
कसंय हाय तू आता? मी- पण मज्जेत बघा निवांत. काय करायल्यात?
काय करतेस? हो हो जस्टच जेऊन बसलोय तोवर तुझा फोन आला.
अच्छा! काय जेवत होता तुम्ही आम्हाला सोडून?
अ आज मी चपात् ती, भाजी खाल्ली. तू काय खाल्लीस, तुला कोणता पदार्थ आवडतो?
आता तर बघा मी खिचडी खाल्लेय मस्
अय बा अय मला या रेस् सिपी सांगशील आपलं मॅश्- नल जेवण आहे ते आणि मला माहि्- नायि आह थोडी रेसिपी सांगू शकशील तू मला
होय आमच स्पेसिलीस्ट आहे गुजरातीमध्ये खिचडीच बनवतायत्
अरे वा! मला खायला खूप आवडेल तू नक्की मला असं आणि मला शेअर कर.
ओके. बघा ब फर्स्टला तर ना खिचडीमध्ये ना मूग पाहिजे आपलं मूग आणि चावल.
ओके.
आणि त्याच्यामध्ये सगळी डाळ पाहिजे बघा आपल्याला.
ओके म्हणजे तांदूळ हा आता तू बोललीस ना चावल म्हणजे चावलला, पण मराठीमध्ये तांदूळ म्हणतो ना
ओ हा, हा कुठलं पण घेतलं तर ते चालेल. तांदूळ तुम्ही
ओ के चालेल, हा
त्याच्यामध्ये मुग, तांदूळ कुठलं पण घ्या आणि सगळी डाळ. मूगडाल तेच- चना डाळ सगळी डाळ घ्या आणि त्याला हाय ना वॉश करून आणि कुकरमध्ये चार शिट्ट्या द्या टाकून.
ओके
हां आणि तिला चार शिट्टी दिले ना दिदी - नंतर काय करा आता तुम्हाला व्हेजि् टेबल्स मध्ये आहे ना- कुठलं पण घेऊ शकताय बट हा सगळीजन नाही टाकायचे.
हा म्हणजे ऐक ना, म्हणजे हे टेस्टी म्हणजे पौष्टिक देखील आहे म्हणजे सगळे डाग, डाळ म्हणजे कडधान्य आहे. व्हेजिटेबल्स आहे म्हणजे खूपच पोस्ट ठीक दिसते ही खिचडी मला खायला आवडेल सांग मी खूप एक्सायटेड आहे तुझी रेसिपी ऐकण्यासाठी
हा हे तर लेस पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लेस छान पौष्टिकतेन मिळणार आहे आणि प्लस त्याच्यामध्ये तूप पण भरपूर असते.
बापरे मला खूप.... आवडतो तूप खाण्यासाठी कारण ब का वर देखील मी तूपच टाकून खाते.
मी तर नाही का बटणान तर आहे ना? ते आता तांदूळ, तीन तुम्ही शिट्या दिल्या ना,
हा,
नंतर तुम्ही आता आहे ना ते ऑनियन कट करून घ्या कांदा.
ओके.
कांदा हा स्लाइसेस मधी, पीसेस करू नका. त्याला स्लाइसेस मध्ये कट करा. सायसेस मध्ये कट करून काही करा. अ एक पॅन घ्या. जे ज्या तुम्ही ते बनवणार आहेत ना ते पॅन घ्या तुम्ही. आता त्याच्यामध्ये आहे ना तूप टाका. तुम्हाला कि ती पाहिजेत, तेवढं टाकू शकता तुम्ही. अनलिमिटेड किती पाहिजे, नाही फॅट मध्ये हे काही नही. नुसत त्याच्यामधी तुपीच पडणार
ओक के छान आहे. अजून?
तूप घ्या. तूप घेऊन त्याला ना त्याच्यामध्ये राई जिरा आणि कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकताय.
ओके. वाव! मला कढीपत्त्याचा स्मेल खूप छान म्हणजे आवडतो.
पण तुम्ही खाताय काय काय ते की कढीपडी, कढिपत्ता?
हो हो. कारण ते केससाठी चांगले असत असं म्हणतात ना.
होय केससाठी. हा बरोबर आहे बघा.
हेअर ग ग्रो हां, हेअर ग्रोथ होते. त्यामुळे. छान! अजून? म्हणजे रेसिपी.
हा. मग ते राई जिरा कढीपत्ता टाकून आहे ना तुम्ही ते खिचडी टाका. मतलब नाही, खिचडी नाही. पहिला ते जे ऑनिन ते जेव कट केलताय ना तुम्ही? त्याला ना गोल्डन फ्राय करा पूर्ण.
आणि एक क्वेशन होत ता. तुम्ही बोलला की वेजिटेबल घ्या. मग व्हेजिटेबल्समध्ये कोण कोणत्या व्हेजिटेबल्स आपण घेऊ शकतो?
आता बघा तुम्ही टॅमेटो टाकू शकताय. आणि कांदा टाकू शकताय, शिमला मिर्च पण टाकू शकताय आणि हां कोबी पण तुम्ही टाकू शकताय.
हा
हां तेवढे तुम्ही कुठलं पण टाकू शकता. आता तुम्ही बघा बट बेस्ट कॉम्बिनेशन मी सांगू काय? टॅमे टो आणि कांदा टाका
हा ते आता तुम्ही ना अ जे तुम्ही गोल्डन फ्राय करून घ्या. आधी तू टामॅटो असल की नंतर तुम्ही टामॅटो पण फ्राय करून घ्या बरोबर
ओके
फ्राय झाल्यानंतर हाय ना त्याच्यामध्ये मसाला मेन मसाला काय काय टेका त्याजामधी लाल मिर्च पावडर टाका. अरी बट हा लाल मिरच पावडर म ते टाकू शक बट मी एक बेस्टच सांगू जर तुम्हाला ते लाल मिरची येते माहिेतीये सुकेलेली
हा हा हो हो
आ सुकून तेला हेना पिसून तुम्ही जर ते पावडर टाकला ना ते तर बेस्ट आहे.
ओके म्हणजे लाल मिरचीपेक्षा ही मिरची ची पावडर करून टा म्हणजे पेस्ट करून टाकल्यानंतर बेस्ट त ओके
होय कारण की काय आता खिचडी आहे आपली येल्लो असणार पी राईट ते लाल मिरच टाकले की लाल होणार आता तुम्हाला लाल पाहिजे कोल्हा री स्टाईल तर तुम्ही ते लाल मिर्च टाका. अगर तुम्हाला गुजराती स्टाईल पईजे तर तुम्ही अखंड ते मिरची घेऊन त्याला सुकवून पिसून ते टाकू शकता पावडर.
ओके चालेल, मी दोन्ही ट्राय करेन
हा, बरोब व, मग आता काय करा, ते मिरची आणि हळद टाका. जास्त जास्त, हळद हळदनंतर मीठ, शक्कर स्टक करु सोडून द पेस्ट.
ओके म्हणजे साखरपेक्षा गुळ, कारण साखर मुळ मधुमेह वगैरे म्हणजे शुगर सारखे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर गुळाचा वापर करते मी. हां,
हो काय असते, आपले ग हां कुठलं पण घेऊ शक ताय. तुम्ही, कु हं. आणि प्लस गुळा न काय होते आपली जे पण थकावण तीन असते ना ते जाते.
बर.
हां, मग ते गुळ टाकू शकताय तुम्ही मीठ, आणि नंतर आहे ना त्याच्यामध्ये आहे ना आं किचन किंग मसाले ते माहिती तुम्हाला?
नाही, आपल्या इथे भेट भेटेल काय, चे अवेलेबल असेल का? किंवा ऑनलाईन वर कोणत्या अवेलेबल असेल?
आता बघा ऍमेझॉनमध्ये ब्लँकेट असं कुठलंही तुम्ही अं मसाला ते शोधला तर मिळणार, आणि इझिली शॉपमध्ये पण मिळते आपल्याला बाहेर.
ओके चालेल, मग मी नक की आणेन.
हां, आणि तेज्यामध्ये पण एव्हरेस्टचं घ्या, एव्हरेस्ट किच अं किचन किंग मसाला.
ओके.
आणि ते आणि जरा गरम मसाला आता खडे मसाला जर तुम्ही स्टार्टिंगमध्ये टाकला ते तूप टाकताना तरी पण चालेल. नई जर टाकला तर हां, आता तुम्ही कोल्हापुरी स्टाईल करालाय तर ते खडे मसाला प्रॉपर टाका.
ओके.
हां, आणि जर तुम्ही अं गुजराती स्टाईल करालाय तर तुम्ही हाय ना ते खडे मसालात तेन टाकू नका तेजं पावडर टाका.
ओके हा
ते टाकून अंतरानं तिला एकदम उप उकाळू द्या आणि जरा जरा त्याच्यामध्ये पाणी टाकत जावा ते डाळ टाकून जे आपूण ते डाळ तीन ह काय म्हणतात हां हम्म ते तुम्ही टाकून तेलामध्ये ना पाणी जरा जरा टाकून आता एक अर्धा ग्लास पाणी टाका. आणि बरोबर तिला पूर्ण बाफ न उडू द्या ते पाणी जाऊ द्या. मतलब सांगतात ना असं पाणी वाफणं जातेवरती
हा हा बाष्पीभवन
हां तसं करा आणि नंतर अजून एकदा पाणी टाका तसं ना का टेस्ट आणि सुगंध येते लय छान
ओके.
हां आता खिचडी आपली असं आहे ना तुम्ही नुसतं तीन वेळा करा पाणी टाकून तिला मिक्स करायचं ते कर झाल्यानंतर आता आपल्याला लास्ट तडका द्यायचा आहे तडका पण आपण काय करणार ऑइलन नाही आपण ते तूपनंच देणार. हा अ तेडकासाठी तर सिम्पल आहे ते तूप घ्या त्याला मतलब गरम करा. नंतर त्याच्यामधी हळद आणि जिरा टाका
हो आणि ते वरून तडत हा ओके एकदम छान. एकदम छान मस्त अशी रेसिपी म्हणजे तू मला सांगितली खूप छान वाटलं असं सांगता क्षणी असं खाऊ खा खाऊ अस वाटली मला नक्की घरी ट्राय करेन नक्की दोन्ही म्हणजे कोल्हापुरी देखील आणि गुजराती देखील. नक्कीच ट्राय करेन वेगवेगळ्या पद्धती पद्धतीमधून
कोल्हापुरी केला ना तुम्ही तर ते हळद सोडण्याला लाार मिर च टाका तडकामधी
हा
कारण की ते कोल्हापुरी लाल खिचडी आहे ना आपली तिखट आणि गुजराती हाय ते स्वीट
अरे वा छान वाटलं म्हणजे सगळ्यात पौष्टिक डाळी असून गुळाचा वापर असून
होय
तांदूळ शरीरासाठी चांगला म्हणजे ही पौष्टिक खिचडी खूप छान होते आणि पोट भरून देखील म्हणजे थोडे देखील खाल्याने खाल्ल्यावर पोट भरेल असं मला वाटत ते आणि जबीचे चोचले जे आपण म्हणतो की टेस्ट हवे असते वेगवेगळ्या खाण्याची ते देखील पूर्ण होईल अस तुमाला वाटतय खूप छान अस टेस्टी वाटली मला रेसिपी नक्की घरी ट्राय करेन मी ओके चालेल अ थँक्यू मला रेसिपी सांगितल्याबद्दल
अ दीदी वाई